हॅलो, गुड मॉर्निंग.
हो गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, हो मस्त. तुम्ही?
हो मी पण मस्त आहे. म्हणलं खूप दिवस झाल तुम्ही च्याशी बोलून बोलून घ्याव म्हनलं.
हो तेच, बस काही नाही. झाला नाशता वगैरे
हो झाला ना, तुमचा झाला का?
हो हो कस झाला आता, पाण्याची बॉटलच भरत होती. हा थंड पाणी, हो म्हणे म
हो ना, म्हणजे गरमी पण खूप आहे ओ. हो ना म्हणजे माट जर नवीन असेल ना, तर मग ते होत.
होत हो, पण नाही फुटत नाही एवढं. फ्रीज मधलं म्हणजे असं थंड पाणी प्यावं असं वाटतं.
हो ना... गरमी खूप आहे ना... हो... न आता पावसाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे... पण तरी पण पाऊस काही पडत नाहीये... ये...
हाये ना? कसं ए.... भरपूर पाणी पिलेलं... बरं म्हणजे शरीराला
हो ना... दिवसातून म्हणजे चार पाच लिटर तरी पाणी... प्यायलाच पाहिजे.
हो प्यायलंच पाहिजे... कसं ए... आपलं हायड्रेशन चांगलं राहतं डोकेदुखी... तणाव... म्हणजे असं... आपला थकवा येत नाही.
हो ना... हूं.
हो.. आणि बघा माझे.... आता डोळे... फारच चू.... म्हणजे अशी खाज सुटली होती. तशी मी आता भरपर पाणी प्यायला लागली ना इतके मस्त म्हणजे.. असं छान झाले... म्हणजे आता डोळे... असं म्हणजे खाज सुटायची
पाण्यामुळे खूप सारे असे... आपल्या... आपल्या बॉडीमधले जे जंतू ते राहतेत ना? ते सगळे असे बाहेर येतात... जास्त पाणी पिल्यामुळे
घामाद्वारेच ना मग ते... विषारीे घटक बाहेर पडतात
हो ना... हो ना.
हं... आणि पचनक्रिया पण आपली सुधारते.
हो ना... पाणी म्हणजे शरीरासाठी खरंच खूप महत्त्व वाचं आहे. त्यामुळे म्हणजे ड... डोळे जळजळ करनं... किंवा हात काही असे खाल... तळपाय... हा जे आपले आहेत ना... ते पण जळजळ करतात ते पण कमी होतं... उष्णता शरीरातली कमी होते पाण्यामुळं
तेच आता मी... तसं म्हणजे पाणी असं... आपल्याला म्हणजे... असं सिम्पल पाणी पिलं नाही जात ना? आता तसंच करते म्हणजे... असं... पुुदीना वगैरे डिटॉक्स पाणी बनवते... म्हणजे काही ना काही टाकून... असं पाणी पित राहते म्हणजे त्यां निमित्तानी कसं ए... पाणी तरी म्हणजे... शरीरात जातं
हो.
अन, आपण इतकं भरपूर पाणी पिलं का... असं म्हणजे जेवण करूसं वाटत नाही... त्यापेक्षा म्हणजे असं काही पण
आपलं मग लिंबू पाणीच म्हण... सकाळी उठल्यावर... हो... असं काही काही घेत राहतं
तर खूप सारे म्हणजे... आपल्या शरीरामधले कीटकनाशक म्हणजे जो थकवा आलेला आहे तो सगळा दूर होतो थोडं लिंबू पाणी पिल्यामुळे... म्हणजे खूप सारे फायदे आहेत त्याचे... म्हणजे लिंबू पाण्याचे
आता मुलंच बघा आपण किती पाणी देतो त्यांना... पण पितच नाई आताच तर पिलो... आता तर पिलं
असं म्हणतात... कारण मग पाणी पियालाच पाहिजे.. बघा ना त्यांना संडासला किती त्रास होतो. होतो लहान लहान मुलांना
हूं हूं.
हूं... डिटॉक्स वॉटर करून पण पिऊ शकतो.
हो... पाणी म्हणजे खरंच खूप महत्त्वाचं आहे... केसासाठी वगैरे परत... आपले जे बॉडीमध्ये... म्हणजे आपले हे राहते ना... लेडीजला आता गर्भ पिशवीचा... वगैरे खूप त्रास येतो गरमीचा
हम्म.
किती रुपये घेतला?
काय म्हणता मग अजून? फिल्टरचं वगैरे पाणी म्हणजे खूप चांगलं असतं. आजकालच्या पाण्यामध्ये कसं क्षार येत आहे, खूपच क्षार येत आहे. त्यामुळे मुतखड्याचाही खूप त्रास होतो. हो.
नाहीतर, गरम करून प्यायचं.
ना नई, नाही तर म्हणजे ते जे आपण पाणी पितो त्याचा मुतखड्यावर खूप परिणाम होत आहे आजकाल.
हो ते तर जास्त फायदा मिळत त्याच्यात. नाही म्हणजे असं नाही के जरात नाही आता गरम करून, म्हणजे असं डिटॉक्स वॉटर बनून
म्हणजे प्रत्येक टाईमाला तस आपल्याला म्हणजे गरम करून पिणं हे होत नाही ना. कसं गडबडीच्या टायमाला माणूस पटकन पिऊन जात.
हो नाहीतर थंड पाणी म्हटल्यावर ते तर लवकर जात. हे तर गरमीच्या दिवसात ते हवच.
हो हो.
तुम्ही पितात काय आणि असं डिटॉक्स वॉटर वगैरे म्हणून?
खर तर हा हरी -हानिकारक आहे ना? म्हणजे शरीरासाठी तेही चांगलं नाही. त्याच्यामध्ये पण खूप ते फ्रीज मधल हे म्हणजे- हे होतं. पण जास्तीत जास्त असं माठातलंच पाणी पीत जा, कारण ते पाणी खूप चांगलं असत.
हो ते तर चांगल असतं. पण कसं अस, तहान नाही जात ना. हो. म्हणजे असं सवय पडली ना फ्रिजची.
हो ना हो ना. ते तर आहे बघा सवय पडल्यानंतर तेच प्यावस वाटत.
हो. म्हणजे पाणी पिलं का नाही तेच वाटत नाही. आता फिल्टर नाही राहिलं. आ -आधी कुठे फिल्टर होते. आधी तसं गरम करूनच, गरम सगळं पाणी गरम करूनच प्यायच ना.
हो ना, हो ना.
आणि ते गरम पाणी करून, गार करून. म अस माटात भरायचे. त्याची चव पण गोड लागायची.
हो ते तर आहे बघा. म्हणजे ते माठातल्या पाण्याची चव वेगळीच येते, कारण ते मातीच बनलेलं अस क ना
आपण कुठे फिरायला गेल्यावर बगा नाही, आपले शरीर किती म्हणत पाणी द्या, पाणी द्या.
मग किती गरज आहे पहिेल साठ ते सत्तर टक्के आपल्या शहारीेत आातच पाणीय.
हो ना.
हो. म्हणजे पाण्याची पण खूप गरज आहे शरीराला.
हो ना हो ना म्हणजे, पाण्यामुळेच आपण आहोत.
हो. ते मग
ऋतू पण आता म्हणजे सुरू झालेला आहे पावसाचा. पण तरीही काय पाऊस पडत नाहीये.
हो ते तर सुर झालय.
आजकाल सगळेच ऋतू पुढे पुढे पुढे पुढे जात आहेत.
हा ते पण. पण बगा ना म्हणजे असं, जेवणानंतर लगेच पाणी प्याच नाही सांगा
हो ना म्हणजे काही आपल्या शरीरामध्ये म्हणजे गरमीची वगैरे दुसरं काही जरी प्रॉब्लेम असला तरी डॉक्टर ही तेच सजेस्ट करतात की तुम्ही जास्त पाणी प्यायला पाहिजे.
पहिला पहिला आधी मला म्हणजे भरपूर त्रास व्हायचा. पण आता म्हणजे असं जेवणानंतर ही प्रत्येक तासानी पाणी प्यायला लागली ना आता म दसरीचा त्रासच गायब झाला. हे कसं आहे आपलं जेवण झाल्यावर अग्ननी तयार होते ना अग्नीवर आपण पाणी टाक शत नाही ना तस म्हण आपण जेवत जेवण कता कता पाणी नाही पायचं. म्हणजे पाणी जेवढं चांगलं आहे तेवढ बाकी म्हणजे ज्या वेळेस आपण पीतो त्या वेळेस वाईट पण परिणाम होतात पाण्याचे किंव्हा प्यायला पाहिजे त्याच नियम पण सांगितले ना बाहेरून आल्या आल्या लगेच पाणी प्यायचं नाही.
हो ना
अग बघाना उन्हातून येऊ येऊ इथे आपण बाहेरून येतो भरपूर पाणी प्यायला आणि किती त्रास व्हाय लागंतो शरीराला
हो ना ते पण हानिकारकच आहे.
हो ते बरोबर च आहे चांगलं आहे तेवढं म्हणजे म्हणजे अस नियम पाहून
सकाळी उठल्या उठल्या पण पाणी पिणं हो झोपताना जरी म्हणजे झोपताना कमीत कमी एक अर्धा ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे जो अटॅक येण्याची जी शक्यता आहे ना तो कमी होते म्हणे. आणि उठल्या उठल्या पाणी पेल्यानंतर पोट साफ होतं.
हो आता हे बघांना बाथरूमच म्हणजे अस त्रास भरपूर जणांना होतो तसच म्ह आधी सकाळी कोमट पाणी प्या किंवा लिंबू पाणी प्या म्हणजे आपलं पोटच पोट साफ होऊन जात अस म्हणतात. तसं ते आता बघा ना मूल पाणीच पेत नाही ना त्यांना हो त्यांना तसंच करते मी एनर्जी ड्रिंक टाकून देते किंवा ग्लुकोंडी अस किंवा ते पण बन म्हणजे त्या शर् त्या निमित्ताने पाणी तरी जात. हो डोकेदुखी असं त्रास नाही वाळत ना म.
काय म्हणलात?
डोकेदुखी वगैरे हा त्रास नाही होत म्हणजे बागा ना डोके दूकी डॉक्टरांकडे जातो तसं म्हणतात म्हने हायड्रेशन झालंय पाणीची कमीये.
हो ना
हो उलटी लागावर पण तसच म्हणतात म्हणजे प्रत्येक वेळेस पाणी प्यायला म्हणतात. हम्म ह तेच तुम्ही
आज काल म्हणजे ड्रिंकिंग वॉटर वगैरे भेटते सगळ्या बॉटल वगैरे भेटतात.
हा
नाही पण घरीच कसं म्हणजे त्या पाण्यात ना म ड्रिंक म्हणजे अस एनर्जी ड्रिंक वगैरे- ते टाकून मिक्स करून देतो.
हो क ग्लुकोंडी म्हणजे पाणी तरी भरपूर पिलं जातं.
ओके
हो बच बीपीचा त्रास झाले ब मना थोडस पाण्यात नमक टाकलं ग ते तुला शुगरचा त्रास आहे त्यांना साखर चालत नाही. त्यांना थोडंस मीठा पण पाणी दिल्यावर बरं वाटतं म्हणजे पाणी हवंच म्हणजे काही नाही. काही आपण तरी पाणी प्या म्हणजे भरपूर पाणी पिलं पाहिजे या दिवसात. जीवन क''--''
पाणी तर म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे ते पा उन्हाळ्यामध्ये तर खूपच लागतं. थंडीच्या दिवसामध्ये तेवढे जात नाही कारण थंडी खूप असते.
हो खूप असते तर जात नाही. पण तरी म्हणलं ना गरम पाणी करून मी तसच साठ गरम पाणी करून करून थोडस. कामी ना पणे पिण्याची कोशिश करते.
हो का सकाळी सकाळी गरम पाणी पिलेलंही चांगलं असतं म्हणजे आपल्या पोटामध्ये जेव्हा काही नसतं. ना ते सगळे जंतू जे पोटातले आहेत ते सगळे असे बाहेर येतात.
आता बेट लॉसवाल डॉक्टर म्हणतात. कि दिवसातून कमीत कमी आठ ते दहा लिटर पाणी जेवढं पिलं जाईल एवढं पिलं. त्या म्हणजे आपलं शरीर डिटॉक्स करत आणि सगळं घाण. बाहेर टाकते ना. पाणी जेवढं पिणार तेवढं वॉशरूम मध्ये घाम जाते.
हो ना.
हो जेवण कमी करा फक्त पाणी प्या.
तुम्ही देतात काय नाही मुलांना पाणी भरपूर.
हो ना हो ना म्हणजे मी सारखं सांगत असते पाणी पे. पाणी प्यायचं असतं ते शरीरासाठी चांगलं असत कस आहे लहान मुलाना. ना खूप समजावून सांगावं लागतात. त्यांचे क्वेश्चन हे खूप येतात की हे पाण एवढं का प्यायला सांगते तू.
तेच तर करते मी त्यांना सनासाना पण त्रास हो नाही लहान मुलांना बर. पुरवतोय ह्या त्रास पाणी सु आपण त्यांना देत नाही ना.
हो ना. म्हणजे कसं त्यांना त्यांचे क्वेश्चन खूप येतात असंच का सांगते तसंच का सांगते. तसंच. म्हणजे प्रत्येक गोष्ट असेल समजून घ्या म्हणजे काही आपल्याला तेचे आंसर ही भेटत नाही. किं बाबा.
काही विटॅमिन्स आहेत का असं पण विचारतात. त्यांना काय सांगावं तेच कळत नाही. जीवना विटावीन भेट का पाण्या विटावीन भेट ह असं सांगतात.
हो ना.
हा अ,
क्वेश्चनचचा आन्सर सांग नाही अवघड जात.
हो, चला मग तुम्ही पण प्या भरपूर पाणी चांगलं वाटलं. तुच्या्याशी बोलून.
हो हो, मलाही.
हो, धन्यवाद.
ठेवू का.
हो, चालेल. हं का ह ह हो बरं